हा हॅलो!
हा नमस्कार! ताई.
हो, नमस्कार ताई बोला.
झाले तुमचे काम आवरलतं सर्व?
हो, काम आवरलेत अ वरून सगळं बसलेत निवांत.
बघा ना लेडीजला कस ते तेच कंटिन्यू काम करावं लागतं, असं वाटत कधी कधी शाळेत होत तेच बरं होत, लहानपणीची आवड कसलही काम नव्हत, किंवा मग काम के ल नाही केलं त्याचही टेन्शन नव्हतं.
हो ना, कोणताच प्रकारचा असा ताण नव्हता, कि आता आपल्याला उठल्यापासून भाजी कोणती करावी या प्रश्नापासुन म्हणजे ते आपल्याला काळजी असते. मुलांचं आयुष्य खरंच खरंच छान! आहे की ते असे त्यांना कोणत्याही प्रकारच अस ताण नसतो, त्यांच्या वयाच्या मानेने थोडे फार असतील. पण आपल्याला जसे असतात, मोठे झाल्यावर त्या प्रमाणात त्यांचं आयुष्य खरंच निर्मळ छान! आहे ताण विरहत ताणविरहत हो.
कस टेन्शन नव्हतं आपण फक्त
हा हा.
आणि तसच बघा आपण शाळेततो सकाळी शाळेत जाण्यासाठी. पटपट पटपट आपलं आवरन किंवा मग आपलं आय टिथून तो भरायचा आहे आज मला बांगायच्या तर कोणी भाजी केलीय आणि ते एकत्र खाण्यात ती मजा वेगळीच. छवती बघा ना आता तसं आलू वातावरण
नाही ना आणि आजकाल शाळेत म्हणतात उलट शेअर नका करू कोणाचं कय काही खाल्ले आणि तुम्हाला त्रास होईल. काय झाल त्याची जबदारी आपली नाही त्यामुळे ते अस एकमेकांना म्हणजे शेअर करणं वगैरे तशाही गोष्टी करू देत नाही शाळेत. एक त्यांना भीती असते की काही कोणाला त्रास झाला तर किंवा घरी मग पालक पण आजकाल लगेच कंप्लेन घेऊन येतात म यांनी माझ्या मुलाला खऊ दिल नाही असं तसं ती पहिली मज्जा होती ती वेग होती. पहिलं अंदी खूपच छान एकमेकांबद्दल हे शेअर वगैरे करायचे छान खायचे किंवा शाळेतलं वातावरण हे खूप वेगळं होतं.
सर्व मुली एकत्र बघ ना म्हणजे जे काही फ्रेंड्स असतील ते एकत्र येऊन खेळ हा वेगळं.. त्यानंतर प्रत्येकाच्या घरी रात्री रात्रीपर्यंत आपण खेळत असायचो.
हो ना. तेवढा एक म्हणजे घरच्यांचा आणि म्हणजे मेकांशी चांगलं एक नातं होतं त्यामुळं नुसते ते दोन अ मित्रच नव्हते कि ते एक फॅमिलीच म्हणजे ते कुटुंबच एकमेकांशी ते जोडलेलं असायचं त्यामुळं त्या कुटुंबाची माहिती ह्यांना ह्यांच्या कुटुंबांची त्यांना त्यामुळं एक म्हणजे सुरक्षित वातावरण वाटायचं, आता जे मुलांचे अं म्हणजे मित्र मैत्रिणी असतात त्यांच्या घरच्यांबद्दल आपल्यालाही काही माहिती नस ते त्यामुळ मग आपणही तेवढं सुरक्षित म्हणजे वाटत नाही आपल्याला की त्यांच्याकडे आपण सोडावं किंवा त्यांनी दिलेलं काही खाऊ द्याव आपल्या मुलांना. तसं पहिल्यांदी खूपच छान वातावरण होतं त्यामुळं बिंदास्त वगैरे सगळं राहनं खेळणं वगैरे असं चालायचं.
आणि कसं आई मला कुठं जाऊ देत नाही. मला खेळू देत नाही. तस पहिले कस लोकं पण चांगले होते आणि सगळे समजून घेणारे पण होते.
हो. आता कोणीच कोणाच ताण म्हणजे सहन करत नाही किंवा कोणाचं थोडं सुद्धा आपल्याला क कष्ट पडू देत नाही किंवा असं म्हणजे तसं वातावरणच नाही राहिलं पहिलेंदीप लोकांची जी मानसिकता होती दुसऱ्याच मुल पण आपल्याच मुलांप्रमाणे म्हणजे लक्ष ठेवायचं कुठ दिसलं बाहेर एखाद आपलं मुल जाताना तर लोकं लगे घरी येऊन सांगायची अरे तुमची मुलगी मुलगा इकड लांब दिसला कस काय तिकडं गेला होता अस ते त्यामुळं एक धाक असायचा.
बरोबर आणि घाबरत होते ना लोकं.
हम्म. तस इथं शहरांमध्ये कुणी कोणाला ओळखत नाही त्यामुळं कुणी आपल्याला पाहतंय ह्याची भीती नसते काही नं त्यामुळं बिनधास्त लोकं म्हणजे चुकिच्या गोष्टी जरी करत असल्या तरी त्यामुळं त्यांना धाक नाही वाटत. क्या कुणी पाहिलं तर पाहिलं का आपल्यालाओ ओळतंय का असे धरून चालतात.
आणि ओळखलं तर कोणी कोणाच्या सांगत नाही ना.
हम्म कोणी त्याची जबाबदारी घ्यायला असं तयार नसतं त्यामुळं आपल्याला काय करायचं आपण कशाला मध्ये पडायचं असं होतं. आणि लोकही म त्या
हा बोला.
हां तेच ना मग लोक त्यामुळं कोणी जबाबदारी घेत नाही आणि सांगत नाही असं होतं म. त्यामुळं म्हणजे मग आप आपोपच ते मग सुरक्षितताआपली वाढत जाते. ती, आणि म ज्या अशा काही घडना घडतात मग त्या ह्याच कारणानी घडतात. तिथं कुणी कोणाकड लक्ष न देणं वगैरे असं घ होत म.
मुलं आता बघा वातावरण लगोरी झालं, लपंडाव झालं. तस आत्ताचे मुलं पंतु मो मोबाईल मधेच असतात त्यांना असं. ते बाहेर पडायाच च असत.
नोन. त्यांना म्हणजे एक गेम अशीए त्यांना आता फक्त ते एक माहिती असावी. म्हणूनच म राहिलेत म्हणजे अस आपण खेळावं असं करावं अस त्यांना प्रोसहित जे होत नाही, ते मोबाईलनी एवढ त्यांना त्याच म्हणजे हे केलंय म्हणजे त्याच व्यसन लागल्यासारखं झालंय की त्यामुळे ते त्यांना म्हणजे आ आपोपच ते तिकडे ओढले जातात त्यांना नको वाटतात मग अशी शारीरिक हालचाली वाले. गेम खेळायला, हम्म.
आम्ही तर पाऊस पडला की आता बघा पाऊस पडल्यानंतर आपले वेगवेगळे सण येत असतात. आता वगैरे चालू होतात ती मजा वेगळीच असते. पहा पहा पहायला आणि काय म्हटलं तस लहान असताना तु ते अ मागे मागे जायची ती सोबत ती पण एक मोज्या वेगळी असायची.
हम्म.
पंचमीला बघा झोका बांधतात सर्व मुलं एकत्र येऊन. झोखा खेळणार ते पण एक वेगळाच खेळ होता.
हो. आता मुलांना त्याच्याबद्दल असं म्हणजे त्याची वाटणारी ओढ आहे ती आता हळू खोल वासात कमी होत चाल्या वाटती तरी पण गवा कड आजून त्याच्या बद्दल अ म्हणजे बरस आहे की एवढं अजून त्याच्याबद्दलची ओढ कमी नाही झालेली. आणि वाटतो पण या गोष्टी आता शहरात म्हटला तर शहरा साठी त्या कधीतरी करण्या च्या गोष्टी किंवा आपण पार कंटालोय सुट्टी त्यावेळेस करण्यासाठी असं झालं आणि त्याच्यासाठी ते पैसे मोजून आजकाल मोठेमोठे रिसॉर्ट असतात तिथं त्या गोष्टी असतात, पैसे देऊन ते तिथ करायला जातात, टॅक्टर वरचे चक्कर म्हणा बैलगाडीची चक्कर, जे गावात म्हणजे त्यांच दैनंदिन जीवनाचा भाग हाय तो त्या गोष्टी आजकाल शहरात पैसे देऊन म्हणजे करायला जातात.
बरोबर. खेळलं पाहिजे, प्रत्येक
हो एक आपलं म्हणजे एक मुलं आता आजकाल आधी मोठी जरी झाली तरी ते खेळत होते आज-काल आत्ता न मुलींचं म्हणा सगळ्याच गोष्टी म्हणजे शारीरिक बदल होत चालाय त्यामुळे सगळ्या गोष्टी लवकर होतात.
त्यामु मग गेम म्हणजे खेळ खेळणं वगैरे ते सुद्धा त्यांचा लवकर बंद व्हायला लागलेलं आहे
आणि कस पहिले आतार आताच्या स्चा आणि पहिलेच्या स् म्हणजे हा हे वेगळंच आता कस जुर सिनियर मध्ये टाकलं कीेच वे नॉर्म खेळ येतात मुलं काही मुलं फक्त खेळण्यासाठी येत काय मुलं टििकून खाण्यासाठीच येतता पण आपल्याक म त्यावर गोष्ट वेगळी होती तिच्या शिकवण्याच्या वे वेगळ्या नसायच्या आपल्याला ख सब्जेक्ट ला फस टीचर्स होता
हो
तर शिकवलं जायचं आणि आपल्याला वेगवेगळे ज्ान पण भेटले जायचे प्रत्ये प्रत्येक संस्थाले आपल्याला घर बसणार काही आपल्याला हे शिक्षकांकडूनच मिळत असतात
हो नाही आपण घरी किती जरी मुलांना शिकवलं तरी शिक्षकांनी जे शिक वले असत ते पटकन लक्षात राहत किंवा ते मुलं पटकन हे करतात. आई वडलांनी सांगितल कि जसं सोनारानी कान टोचलेल कळतं नाही त तसं ते अभ्यासाचं म्हणा किंवा कुठल्याही ज्ञानाच म्हणा टीचर नी म्हंजे शिक्षकांनी सांगितल्याशिवाय मुलांना त्याच महत्त्व किंवा काही वाटत नाही तीच गोष्ट आपण घरी सांगितली त त्यांना ते ते म्हणजे अस जास्त मनावर घेत नाहीत.
बरोबर तुम्ही काय सांगता तुम्ही नका शिकवा आम्हाला आणि स अ शिक्षकांच कसं ते ऐकतात असतात त्यांना, असं वाटतं शिक्षक आपल्याला सांगतात, आणि खर शिक्षक लोकांचे ऐकलच पाहिजे तरच मुल पुढे येऊ शाळेतल सुख हे म्हणजे वेगळंच होत मित्रं-मैत्रिणींची साथ शिक्षकांचे मार्गदर्शक नवीन गोष्टी शिकण्यांचा आनंद आपल्याला मिळत होता.
हो.
खेळ खेळ खेळ्याचे खेळ खेळले ते शिकण्यात ति वेगळी मजा होती त्यानंतर म्हणजे अस सुट्टी नको वाटायची बघा त्याला आणि आता असं वाटतं की कधी आपल्याला सुट्टी मिळेल?
हो आता अ आधी तरी म्हणजे आठवड्यातून एक दिवस सुट्टी असायची रविवारी आणि शनिवारी अर्धी शाळा असायची आणि आता दोन दोन सुट्टया असतात, शनिवार रविवार तरी पण ती म्हंजे अशी पुरेसी वाटत ना नाही म्हणजे शारीरिक मानसिक सगळाच थकवा असतो. आता आजकाल ते सी बी एस सीं च्या शा शाळांमध्ये घातलात त्याचा अभ्यासक्रम एवढा असतो कि मुलांना आणि त्यांच्या प्लस आई वडलांना सुद्धा एवढीच त अ म्हणजे ज जवाबदारी म्हणा तान असतो कि त्यामुळें असं आई वडिलांना सूद्धा अस वाटत की आपणच आता ऍडमिशन घेतली मुलांबरोबर तेवढाच अभ्यास आईवडिलांनाही करावा लागतो. हो पण पहिल्या ज्या शाळां होत्या त्या खरंच अ म्हणजे तनाव विरहित होत्या. आणि टीच शिक्षकांचा एक धाक असायचा, एक प्रेमळ धाक असायचा तो. आणि त्यामुळं म्हणजे घरचे सांगायचे नाही ऐकल तर, दोन धपाटे देऊन त्यांच्या पडून करून घ्या आजकाल म्हणजे मारायचच म्हटलं तरी, ती म्हणजे शिक्षकांना एक भीती असते. हम्म् म्हणजे लगेच ते अस त म्हणजे त्यामुळे मग ते अस तनाव विरहित शिक्षकही शिकू शकत नाही आणि मग मुलंही मग ते आपले त्यांची मनमानी म्हणा किंवा ते शिक्षकांच न एकन किंवा त्यांना जो रिसपेक्ट धन्यवाद ताई धन्यवाद छान वाट बोलून